हां बोला ना
हा कश्या आहात ताई?
ह आणि काय चाललंय बोला.
काय नाही आता पाऊस वगैरे कसा आहे तुमच्या इकडे?
हम्म पाऊस पाहिजे तस पडत नाही हो म्हणजे जरा वातावरण होत असं पडेल खूप पाऊस येईल पण लगेच आणि ऊन येता.
तुमचे क ऊन येत?
हो पावसाचं पण वातावरण होतं आणि थोड्या वेळाने ऊन पण पडत. म्हणजे एकदम बारीक पाऊस पडला थोडस पण असं जोरात पाऊस नाहीच आहे.
तुमच्याकडे तालुका कोणता आहे तुमचा?
आम्ही स हे सोलापूर डिस्ट्रिक. हा
जिल्हा.
अ आम्ही प्रॉपर सिटीमध्ये राहतोय
न् जिल्हा कोणता आहे तुमचा म्हणजे आमच कस तालुक हा जिल्हा जिल्हा कोण
हा हे आम्ही इथे तिथे सोलापूरच जिल ह हेल उस्मानाबाद येत
उस्मानाबाद हा त्याच्यामुळे इथे भरपूर पाऊस आहे सातारा सईडला सातारा जिल्हा सात हो भरपूर आहे म्हणून म्हटलं थोडं म्हणजे वाता कसं काय आम इथ कंटि्य दोन तीन दिवसाला भर
हो नाशिक साईडला पण आहे वाटत नाशिक साईडला पण पडतं बरच पाऊस पण सोलापूरमध्ये असं दरवर्ष जास्त नसतच पाऊस इकडे
नसतो तुमच्याकडे म शेती वगैरे पण जास्त नसते ते ना
शेती वगैरे म्हणजे असं आजूबाजूला जे लहान छोटे छोटे गाव अस तिथं का असत शेती पण तरी पा पाऊस असं पाहिजे तेवढं दरवर्षी नाहीच पडत आणि या वर्षी तर पूर्ण जून महिना गेला आता अजून पाऊस नाहीे बघ
होय का मग उन्हाळ्याचा तर खूपच
उन्हाळ्यात तर खूप उऊन्हा असत तर इथे जवळ जवळ चौवेचाळीस डिग्री होत यावेेळेस तर
बाई
हो आ उन्हाळ्या मग मी म्हणजे एक महिना इथं नसतेच ना मम्मीकडेच जाते मग माहेरे तिकडे तेवढं नसतं तिकडे थंड वाटतं नाशिकला हा नाशिकला मग यांच्या मुलांचे सुट्ट्या वगैरे लागले का मग त
हो नाहीतर आमच्याकडे आत्ता पा एवढा भयान आहे ना आजता दोन तीन दिवस झाले तर सलगच पाऊस अजिबात असं थांबलेलाच नाही असं नाले वगैरे पाक पॅक हो एवढा पाक चाललाय आता
हो आणि पण असं जास्त पण पाऊस पडलं तरी पण ते पिकांना नुकसानच होतं
हो हो हो मग आजता काय म्हणजे असं करता पण येत नाही ना तर अचानक सुरू वगैरे झालं म्हणजे असत टोकणी वगैरे हे ते करायचं म्हटलं ते केलं तरी पण म्हणजे पिक हेच होऊन जातं
हो आणि एक सारखं पाऊस चालू राहिला तर मुलांच शाळेत जायचं पण म्हजे होता सकाळी सकाळी कसं जाणार ना पाऊस असल्यावर मुलं
हा आता कुठ तरी दिलायच हे नाही म्हणून आता सुट्टी देतील म्हणून एवढा पोहोचालला
हा जास्त पाऊस असल्यावर मग सुट्टीच देता
हा ते प्रॉब्लेम्स होतो ना मुलांना आता ऊन पण एवढं होतं तर आमच्याण सकाळची शाळा म्हणजे जे दिवसभर असायची ना उन्हायची लह मुलांच्या अणवाची तर ते सकाळची शाळा दिली होती एक महिभर जून म
बरोबर आहे ना मग मुलांना उ्हामुळे त्रास व्हायला नको
होम्
आजन काय उता सनवार तुमच्याकडे कोणते कोणते सण साजरे करता
हा हा हा
सण तुमच्याकडे कोणते कोणते साजरे करता
सर नाहीच आपले ब महिन्याचे त्रेत असत
हो
हम्
वर सावित्री पौर्णिमेला करत असेल ना पूजा वगैरे
हो वट सावित्रीचे असते ना तुमच्याकडे असते
हो असते ना उपवास करायचा मग झाडाला जायचं
होय आमचंथ म्हणजे आहे आम्हाला पण आम्ही आम चव्हा भावक ना मग आमच्या दज नाहीे म्हणजे बाकीच्या म्हण असतात ना मराठ्यांचे असतात ना ते सगळे जातात पण आम्हाला नाहीये आम्ही फक्त ते उपवास वगैरे करायच आणि घरी सोडून द्यायचं असं झाडाला अथ म्हज
हा बाकीच मग स्वयंपाक वगैरे तर असं पुरणपळी वगरे बनवतात
हो हो ते सगळं म्हणजे जे सगळ्यांचं असतं ना ते आत्ता विकतात हम्म अ ह्याला जात फोनच करते हे सारखं ह अ ते वडाला वगैरे गेल्यानंतर काय असत फोटोशूट सग नाही काता झा
हो फोटो काढायचा जास्त बायकांच तेच बघा चांगलं चांगलं तयार व्हायचं तिथे जाऊन पण त्यांना फोटोचाच आता एवढं वेळ लागलय ना फोटो काढायच स त्या दिवशीचे त्या दिवशी स्टेटस ला ठेवायचे
आता तर इनस्टाला ते ट्रेंडच निघाला होता की अ व नाही तुम्ही बघितलं असेल की नाही माहत नाही पण अ ते ह्याला हे केलं होतं व पिंपराच्या झाडाला हे केलं होतं
पिंपळाच्या झाडाला
हो हे पडलं होतं म्हणजे इन्स्टाला भरपूर ते होते
हा हा नाही बघितले म
ां अ म्हणजे रीलल्सच य येत होत्या त्याच्या की पिंपराच्या झाडाला अ बायकनी म्हणजे फोटो शॉटीच वेळ एवढं क्रेज आहे बायकांनी वडाच्या ऐवजी पिंपळाच्या झाडा फेऱ्या मारल्या म्हणून
हा हा हम्म हो ना काय नवीन निघेल ते अ करत असतात बघा
त्यात इन्स्टा असल्यामुळे तर अजूनच क्रेजी चालल्यात
हो ना इं्स्टा झालं फेसबुक झालं हो ना हो ना इन्स्ट्रा झालं फेसबुक झालं हो ना फेसबुक पण तसच फेसबुक वर पण नाही का व्हिडिओज करायचे टाकायचे
होय क्रेजच झाल्या काय त्याला आता हेच नाही भेटतग पावसाचा पण आता एवढा पाऊस चालला ना मुंबईला वगैरे लगेच म्हणजे आ कि दोन तीन दिवस झा सलग पाऊस चाललाय तर लगेच इिकडे पूर आला तिकडे पूर आला बॅकग्राउंडचा आवाज नको या्याच्या का ह मग ते लगेच पुराचे वगैरे व्हिडिओज वगैरे टाकतात ना अवघडचे हह म्हटलं पाऊस जास्त झाला तर
अअ पाऊस सस.. असच पावसाच्या दिवसात नाही का बरेच असं म्हणजे तरुण मुले मुली नाही का इकड.. जाता ना असं डॅम वगैरे बघायला
हा अ अ..
आता किती आपण न्यूज म बघितलय की येते नाही का अस फोटो काढता काढता बात आता मध्येच बघितलं बघा एक माग अस दरी मध्येच कोसळला एक मुलगा म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओच्या नादामध्ये नाही का जर पण त्यांच लक्ष राहात. नाही पण ते फोटो आणि व्हिडिओच्या नादामध्ये धोक्यात घालता हम्म
आता ते पावसाळा सुरू झाला का आता ते सुरुच होईल बघा उन्हाळचं म्हटलं कि ते समुद्रात गेलेले दाखवतात
हो उन्हाळ्यात तस आणि पाऊसात
हो पावसात हे असं म्हणजे काय ना काहीत कोणतही गोष्टीत त्याचं म्हणजे दुष्परिणाम आहे आहेतच
दुष्परिणाम आहेचं नाही पण करताना कस आहे त्यांनी पण म्हणजे ते अ स्वतःच काळजी घेऊन मग करायला पाहिजे ना कोणती पण गोष्ट
होय होय ' ' ते लोकांना समजत नाही आणि नंतर तसं झाल्या नव्हतं असं करायला नको पाहिजे होतं नको जायला पाहिजे होतं असं आणि काय होतं त्यांचं ते झाल्यानंतर सगळ्यांशी चर्चेत राहतं कि असो नको इकडे जायला नको तिकडेच नाहीं न्हाय नकॊ मग पण थोडेनंतरण ऐक थोडे दिवस म्हणजे जोपर्यंत.
अ हो अ ते वि ज हा किंवा ते विसरत नाही तोपर्यंत पण नंतर आणि शेवटी जे करायचं तेच करता बघा
करतात होय झालं म्हणजे थोड्या दिवसाच म्हण पणआप्पा जोपर्यंत हे आहे तोपर्यंतचं
बरोबर आहे
धुदडुम धुन फुस
अजून बाकी जाता आहेत पुढच्या महिन्यात आता श्रवण चालू झाल्यावर आणि आप.. आपलं रं रा रक्षाबंधन वगैरे चालू होतं मग
हो अहो हो तुमच्या इकडे असतं रक्षाबंधन वगैरे हो आहे
हा एकदा श्रावण चालू झालं का एका पाठोपाठ सण चालू होता मग ह आपले सर्वच सण चालू होत रक्षाबंधन झालं आणि नागपंचमी वगैरे
हो हो हो नागपंचमी नंतरन बॅगचा आवाज येतोयं जास्त नाही नाही जास्त आवाज येत बॅगचा बॅकग्राउडचा ' ' हॅलो
हा बोला ना
म्हटलं बॅकग्राउंडचा जास्त आवाज येत नाही ना
थोडा येतोय तुमच्याकडून
थोडा का?
हां
मी किचन मध्ये आहे त्याच्यामुळे हा होय शू..
थोडं बसून बोलायचं मग एक दहा मिनटं अहं.. आणि परत आपले कामच आलं नाही तेच ना असंच प्रॉब्लेम होत हो असं टास्क बाकी आहेत पण काय होतं ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस समोरच व्यक्ती नसते हो ना आणि बच अस पण प्रॉब्लेम झा की आपलं इनकमप्ट असेल तरी ते कमप्लीट दाखवतय
होो हो
इशू आल्या आता एवढं करताना
आता माझे तर ना दोन तीन हा दोन तीन कॉल तर डायरेक्ट सबमिट झाले आता माझा अकरावा कॉल आहे पण ते हा पण ते सबमिट केल्याशिवाय दुसरं कॉलच होई ना
नाही येत मग जाऊ दे काय करणार ना मग आप तेवढं तीस पर्यंत झालं म्हणजे बस आहे आता काय तर आपलं ते केले तरच मग पुढे म्हणजे दुसरे मिळू शकेल ना रेकॉर्डिंग वगैरे म्हणजे ते आपण पूर्ण केल्यावर आपल्याला मिळेल मग ते पुढचे टास्क
हय तोच यश आपण एक कण ी क त दहा मिनिटात फक्त माझ्या दोनच भाकरी राहिले आणि मग दहा मिनिटांनी आपण कॉल करून मग कं ्य तीन तीन कॉल करून मी तम तन चार करते आणि तुम्ही मला चार क
बरं हे बघा ना तुमचं झालं ना मग मला सांगा मी लावते पहिले मग माझे एक दोन तीनच दिस ते राहिलेले
हाा मी कॉल करते ऑनलाईन आला कि मग ऑनलाईनच राहा हा म्हण लगेच आपण कं्प्लीट करू म्हणजे प्रॉब्लेम पण होत बा हम्म चालेल ठीक आहे ठेव मग